बोल ना हॅलो हॅलो
जेवलीस का
हॅलो
हॅलो आवाज येतो का
अरे खूप बारीक आवाज येतोय
कसं काय रे
नाही एकदमच बारीक एकदमच बारीक आवाज येतोय
हा
मी अंदाजे बोलतीय
माईकचा काहीतरी इशू असेल आवाज आता येतोय का आता
येतोय पण प्रचंड बारीक आवाज येतोय रे
आता येतोय
हो पण कसा नाही येते तुझा आवाज एकदम हेडफोन लावून खुप लांबून बोलतो असं वाटतय
तो डायरेक्ट यायला पाहिजे ना आता हितन सगळेच येतेत अरे तुला माहित हा एक एकदम मोठ आता क्लिअर साऊंड येतोय
हा मग तुझं तसं नाहीये ते का फोनचा प्रॉब्लेम आहे का
इशू असता तर ते मग तुझा पण यायला नाही पाहिजे होता ना
तेच म्हटलं फोनचा प्रॉब्लेम आहे का
काय माहिती थांब एक मिनिटावर साऊंड वाढवून बघतो साऊंड तर फुल्ल आहे
तर चालू केलंय तर दहा मिनिट बोलू काही
हम् अरे मला ना एका अ लेडीजचा फोन आला सोलापूर वरन आणिवण दहा मिनिटं गप्पा मारून केली त्याचा नंबरच घेतला नाही मी आणि मला माहितच नाही आता रिटन रिटर्न कॉल करायलाच येत नाही तर तुझ्याकडे नंबर नसला तर
हो नाही येतो ना नाही नाही नाही येत नाही येत आपण कॉल करतो तेव्हा दहा मिनट म्हणजे आपल्याकडचे नंबर हे होतात तिथं
हम्म
हा कॉल हिस्ट्री त्यांची
ती म्हणे की कुठल्या तरी ग्रुप मधन घेतला म्हणून म्हटलं कुठला ग्रुप आहे याच्याल्या नंबरचा
आहे ना ग्रुप पण तिकडे मुलींचे आणि त्यांनी काय केलंय स्त्रियां- आणि पुरुषांचे ग्रुप असे वेगळे ठेवलेत
नाही नाही मग तेला कसा नंबर भेटला कुठल्या तररी एका ग्रुप मध्ये भेटला ना
हा ना मी तेच म्हटल मग मलाच पण नाही कळलं ना
ह इव्हन आधुून कोणाचा तरी मला मेसेज टास्क साठी
हो हो अआणि खूप
एकोणत्र्री
हा खूप जण करतात मग असं करतात की हेना त्यांनी त्यांना असं दोघांचे मिळून चालले
मी बघितला व्हिडिओ पर्सनल लोनचा
हम्म दहा दहा कॉल करावे लागत ना दहा कॉल केले की आपल्याला हजार रुपये भेटते
हा म्हणजे पाच पाच मध्ये डिवा्हाइड करून येत
हम्म पाच स टासक येतो ओके ओके ओके
हा
हम
मी तुझा आता ह्याच्यावरच त्याचच फक्त नको बोलायला. म्हणून मी विष विषय बदलला. पर्सनल लोन पर्सनल लोनचा व्हिडिओ बघितला मी तुझा
हम्म केला मी तो त्याला जरा काय होते फुटेजेस तुला सांगू का काय झालं हे चाट जीपीटीने नादाला लागुन लागुन ना,
मन काम नाही करत आपला मेंदूस वाट
मला ते फुटेजच शोध ता येत नव्हते काय सांगायच तुला सगळेट चाट जीटीपिटी वरन सर्च केलेत मी
हा ना आपलं तुला माहिती आहे आपला मेंदू काम नाही करत.
त्याला ते
गुगलमध्ये जाऊन जे सर्च करायचे आपल्याला सवय अस ते ना किवां त्याच्यासाठी कष्ट घ्यायची प्रॉपर रिसर्च करायची ह्याचीची जी सवय आहे ना, तशीच मरत चाललीय माहिती म्हणजे आता कल्क्युलेट मोजणी लक्षात ठेव फोन मुळे आपल्या लक्षात नाही राहत ना तसच चॅटजीपीटीमुळे होतय म्हणजे मी आधी जेन्युनली लेख कळायच लोकांना इमोशन कनेक्ट व्हायच आता, मेंदू चाट जीपीटी व आयडिया जास्तीत जास्त जनरेट करतो आणि मग त्या थोड माझ मी माझ्या लेवलला घालते पण ते करत म्हणजे मला रोशन म्हणतो की, कळत हे अरुंधतीचं नाही.
ह आर ते एवढं उतळ होतं ना आपल्यालाही समजत ते खूप उतर झालेले आहे त्याच्यात काही दम नाहीये.
हो
हम्म हम्
पण तरी नाही का, की आपल्याला तरी आपल्या मेंदूला म्हणजे तरी काय मी आता एक वर्ष दोन वर्ष जस्ट वापरते आहे. म्हणजे जेव्हा धडे होते. माझ्या बरोबर दोघं बसायचे मॅनेजर आणि ती नंदिनी म्हणून ते सगळेजण हे करायचे डायरेक्ट अ
ह
चाट जीपीटी जेमिनी वगैरे म्हणून करायचे आणि मला मग एक धडा करायला. तीन तीन चार चार दिवस लागायचे ना कारण की मी जेन्युअनली स्टोरी तयार करायच. त्या स्टोरी आयडिया करायच. आयडिया वरून स्टोरी मग इमेजेस हे ते असं करायचे ना,
हम्म बरोबर
पण आता तुमचा मेंदू कामच नाही करत.
आणि ते तेच डोक्यात येतं की त्याला प्रॉमट कसा द्याचा अरे ह्याच्या आधी मी चाट जिपिटी नव्हतं चफुटेजेस कुठं ना कुठं तरी यायचेच ना.
हो हो तेच ना
सगळेच घोळ झाले सगळंच
आपले स्किल मरत चाललेत ए आय मुळे म्हणजे ए आय आपले स्किल मारण्यापे ेक्षा आपणच आपली स्किल मारतोय.
म्हणू शकतो आपण एक एक प्रकारे तसं चालय.
आणि जॉब तर जॉबच तर काही काही हेच होतय म्हणजे मी तुला म्हटलं ना, माझ्या मित्राच ते हे झालं. तर ते हेच की ए आहेय त्यांचं काम करतय स्वस्तमध्ये तर त प्रफिटमध्ये लस कंपनी
हम म
म्हणून ती कंपनी बंद झाली आणि त्यांनी ऐंशी लोकांना काढलं रात्रीतून आणि त्याला पगार चांगला पंचेचाळीस एक हजार होता
अघडे
तुला काय वाटतं रे पंधरा एक हार पार देत अस जास्तीत जात अठरा हजार वगरे आणि अ फिरण्याचं काम असेल म्हणजे शाळांमध्ये जाऊन कनेक् करून ले चर द्यायचे हे करायचं आणि पिंपरी चिंचवड मध्ये पासून कुठेही आणि हं हो हो
ट्रॅ्हलिंग अलाऊ्स
हो पण ते असं नाही आपल्या म्हनाने म्हणजे विचार वगैरे सारखं नाही त्यांचा ऍप आहे तर ते असं कॅल्क्युलेट करण तुमचं घर ते शाळा शाळा ते घर पण ट कुठे ये रोडाला असू शकते शाळा पिंपरी चिंचवडला असू शकते कुठे पण असू शकते
हम्मता आता टाईम वेळ तुझा किती जाणार आहे त्याच्यावरती आता समज तुला जर शाळा दिली हिंजवडीची सकाळी तू आठ ला निघालीस शाळेच्या टाइमला पोहोचली दहा वाजता
हा आणि तरी ते म्हणतय की हे पार्ट टाइम काम आहे म्हणजे तीन दिवस चार पाच तासात होणार काम आहे म्हणजे रोज तुम्ही चार पाच तास दिला तर पण मला असं वाटत हे शक्य नाही पाऊस पाणी बघून तुमचा अख्खा दिवसच जाणार तुम्ही जरी असं म्हटलं की पार्ट टाईम आहे आणि हे
कसलं पार्ट टाइम रे हे तर फुल टाइम काम आहे आणि अ ह्यात तू जज करणार आहेत का ते
काय करणार आहे का
जज जज तुझ काम तुझ्या कामाला
जज करणारय का म्हणजे
ते कामाच व्हॅल्युएशन कसं करणार आहेत
नाही तिकडे जाऊन त्या प्रिन्सिपल बरोबर बोलायचं आणि त्यांचे दहा लेक्चर अ दहा नाय बारा लेक्चर घ्यायचे त्या मुलांचे
ओके एका महिन्यात एका महिन्यात
नाही नाही एका महिन्यात नाही ते टाइमटेबल नाही का प्रिन्सिपल बरोबर बसून टाइम टेबल वगैरे ठरवायचं मुलींचे लेक्चर वेगळे मुलांचे लेक्चर वेगळे
ओके पण हाय लेक्चर म्हणजे आपले नॉर्मलच ना एज्युकेशनवालेच ना
नाही नाही अ सेक्शुल येजू
सेक्स एड्युकेशन नची का
हा
फ्रस्टेट होऊन जाईल र हे आता जॉब शिक्षकचा तुला घरात या परत तुझ्या माईला शिकवा तिथे शिकवा हा पण इंटरस्टिंग आहे प पैसे जर जास्त देणार असत
नाही ना पैसे कमी करतायत ना म्हणूनच प्रश्न पडला आणि आधी घेतलेलं आणि त्याच्यापेक्षा एकदमचहा
विचारवेेत सोडतानांतरी मला जास्त सॅलरी होती
मग हे सेल्फ हे सेल्फ डाऊट येतो ना की आपण एवढं पण कॅपेबल नाहीे का
हम्म
आणि परत मला ना मुळात पार्ट टाइम असणं जॉब हेच फेक वाटत कारण की कोणी पण कॉल केला अस जॉब ऑफीस मिळण आणि इथून तिथून तर आपल्याला अवेलेबलच राहावं लागत नाही की
ओबेस ओबेस
खूप फेक वाटत म्हणजे ते खरं ऑफिशिल असत तात ना कोणाची डाटा एन्ट्री करणारे हा नाही ता सावर पण नाही समज पण रिसेप्शनिस्ट, डाटा एंट्री करणारे वगैरे असे ऑफिसमध्ये बसून नाही का चार तास कॅल्क्युलेट करून बाहेर पडू शकतात.
पंचिंग करून हे ते पण हे अशेवाले असतात ना एंजिओ किंवा हे ते जॉब सोशल सेक्टर मधले हे तसे नसतात.
असं मला वाटतं
अरे नाही ना आता तुला समज हिंजवडी दिली तर हितंन ट्रॅफिक तुला ट्रॅव्हलच तीन चार तासाचं आहे मग तो धरणार कशात तेेत पैशात धरणार आहेत काय तासात धरणार आहेत ते आणि तुझे दहा लेक्चर तर तुला करणंच करणं आहे.
थाम मी कॉल बॅक करते तुला इथे झाले तुझे वेळ.